हा काय काय काय चाललंय. बरय का बरय काय जेवला काय.
जेवण अजून करायचंय.
जेवण अजून करायचंय कोण करणार आहे.
मीच करणार.
तुम करते र बर बर बर मग माझ्या तुमचं तुम्हीच करताय म्हटलं
ह आम्हीच करायचं आम्हीच खायचं.
हा हा हा हा. आम्ही काय आम्ही करून आम्हीच खाते की आमच्या तर काही लोक येत नाहीत करयला. आम्ही पण आम्हीच करते आम्हीच खाते आम तर का लोक येत नाहीत करायला
तरी पण त्याचा त्रास तुला जास्त नसतोय ना
मग आम्ही हे बाहेर त्रास करू घ्यायलारी की का जेवण पण आम्ही
हा
हा काय नाही निवांत निवांत आहे.
निवांत आहेस आज किती तास आहे. चार बारा पिशव्या द्यायला गेल तो.
पिशवा त्या नाही व्हय काय काय काय. काय काय करताय पिशव्या फोन
करायला लागतय बाबा
हा घरात जास्त जागा ठेवाय त्यामुळे जास्त मिळवून ठेवायला
जास्त हा
म्हणून मुठी घर बांधाय नाही मी कसं बार का घर कमी का विषय सपला
हा नाही करशील घे मोठ तू पण
मोठं करणार आहे की थाम जरा
ह कट झाला काय एक कट व्हायला लागलाय तिव हॅलो हा कट वायलाय काय मधी रेंज मध्ये ये की जरा
हा आमच्या जर सायजिंगमध्येध्ये रेंज कर न नसत्या
हा
हाय चालले हाय काम चालू आहे
काय काय तयारी कुठं पर्यंत आली गणपतीची
आणि परत तिथेच गेलीस गणपतीची तयारी अजून लईम आहे सगळं सांगून करायला चालू करायचं
चालू करणार आहेस होय
हा बघु आता हे पण दोघं उठल सुटलं काय करणार काय करणार काय काय करणार इचाराय नाही म्हटलं त्या दिवशी बघायच एकच लागला की बघाय म्हणजे कळते काय केलाय बाबा न
हा
हा सांगायच नसतय ते सस्पेन्स असतय त्यांना म्हटलं मी ते येऊन घेऊन जा म्हटलं म्हणजे तुम्हाला पण वेळ वेळ म्हटलं करायला कुठ कुठ काय काय लावायचं कुठ कुठ ठेवायचं नियोजन कय लाग ते सलग चार दिवसा आठ दिवस होत नाही तेे
नाही नाही चार आठ दिवस आधी नाही नेणार नेणार आहे खरं जरा थांब क जरा असं हा मग मी पण हेेतं आमच्यात पण जरा अडचन आहे रे
काय अडचन एवढं मोठं घर आहे की आणि काय अडचण आहे
आ ते पुतळ बितळ लई सांभाळत बसाय लागतय
हे दोनच पुतळ आहेत ते दोन ठिकाणी ठेव ठेवले कीेन त्याला काय सांभायला लागतय पळत नाही तिकड तिकड एका ठिकाणी ठेवली तिथ बसत्या
ह बसत्यात घेणार अनया म्हंटलेय मी कराता त्या दोन तीन फेऱ्या मारायला पाहिजे.
दोन तीन कशाला मोठी गाडी घेऊन आली की एकदाच येते कि ते. दोन-तीन फिरायला कशाला मारा ते मोठी गाडीच घेऊन यायला पाहिजे बारक्या गाडीवर बारक्या गाडीवर येत नाही.
येणार नाही?
नाही नाही येत नाही. मोठी गाडी घेऊन याला पाहिजे.
बर बरं म्हणजे अस मी सांगतो.
हा.
हां.
हम्म गाडी घेऊन त्यातन घेऊन आलेय ते. आणि काय नाय निवांत.
आता काय बारा तास आहे
नाही नाही चार ला अलोय म्हण बारा वाजता सुटणार अता हा. चार बारा. बर बाराला सुटते.
पोचली काय मग रिक्षा केलास की काय हा? हा हा सांगतो की सांगतो रे.
हा तू काय म्हटलीस काय घेऊन आले?
अरे सांग
हॅलो ठीक आहे ठीक आहे.
हॅलो.
हा.
हा.
हे काय आवाज काय?
रेंज मध्ये
चार मिनिट झाले आता. रेंज मध्ये कुठून येऊ आता ते घेत ना कुठं बाहेर जायच.
हां हा हां हां. बघ मध्येच कट होतय. हॅलो.
हे अंजली राजूदुर्गी कोण?
अंजली राजूदुर्गी आमच्या इत राहायला होती.
हा.
राहायला होती रे आमच्या खोलीत.
आता पण
आ.
कुणाचे पण नाव चालती पण नाव काहीतरी वेगळंच घातलं जरा.
हा.
हा हा ह हा आवाज येत नाही काही नाही उघंच बडबडत बघ रा
अरे येतोय की तुझा आवाज मधी मधी कट वायला लागलाय.
मग होई ग ते. मगाशीच सांगितलं कव्हरेज नाही वरती. सि पण बोलता नक तू वाट हम्म.
हा.
जरा जिओ ला रेंज कमी आमचं.
जिओ ला कमी आहे काय?
हम्म. आणि काय चालेय काम करायचं.
चाललय बाबा काय रोजचच जेवण हा रोजचीच कामं की.
होय.
जेवण करा भांडी घासा.
तुझ चाललंय कामाच मध्ये.
हा तुझ होय.
हमं.
म सेल विल लागल्यात गावात काही गेलतात का नाही.
काय? सेल्.
सेम गे हा
सेल सेल आणून कशात घालू
सेल कपड्यांचे
नाही नाही नाही से
मान्सून सेल ला जात नाहीता काय तुम्ही?
नाही नाही तुम्ही जातय का?
असं काय नसतंय मनात येईल तसं
म त्यापेक्षा चांगला सेल याला लागलाय बं तिकडं जाणार तिथं ते गोकुळ शिरगांवला जावा फॅक्टरी आउटलेट ला
तिथं सेल लागलाय
हा दोन दोन हजारच्या साडया चार चारशे रुपयेला आहेत
काय सांगतोयस
हम्म चांगल्या आहेत साड्या
व्हय
हम्म
म आणि
आणि काय नाही निवांत
हा
काम करा घरला जावा एवढं
होय
हम्म
वा
मग
तुला काय म तुला मेसेज आलाय काय
कोणाचा हे इन्स्टावर बघितलोय ईन्स्टावरर इनस्टावरर बघितलोय
इंस्टावर बघितलास व्हय
ह
तिथं पाटुकल्याच्यात पण सेल चांगला लागलाय रे
होय होय जाऊण आला तुम्ही
नाही जाणार आहे म्हणूनच म्हटलं तुला विचारावं
नाही जाऊन जाऊ
मग हॅलो
आणि काय
हॅलो
हा हा ऐकालोय
हा हा हां मध्येच कट झालता ना
तेचं की हा चालूय चालू हाय आता
हां हां थांब मी कट करतो आणि परत करतो तुला
का झालं
हां थांब बघ किती मिनटाच झालं हे
हॅलो हॅलो हॅलो हा थांब की आता दोन मिनट राहिल्यात आठ मिनट झाल्यात
हा हा हा बोल
हा हा हा हा ह हा हा ह हा
सांगायच ह सांग की दुसरं करतो. हा हे बघ दुसरं दुसरं करतो तू हे कट कर. करतो मला हा कर.
हा